हा बोला घ्या.
हा बोला!
काय म्हणता याला.
आणि काय बघितलं स तु मंग.
हूं आलमट्टी झाल्यावर आम्ही ह्याला गेलो.
आ सकाळी काय झालं म. हा आठ सात आठ वाजता ना, ते आम्ही कुडल संघ मध्ये होतो. म्हणजे ते मंदिर पंन बघून आम्ही तिथंच नाष्टा केला सगळ्यांनी. म्हणजे सगळे गाडीतले सगळे लोक होते तेवढे सगळे.
हूं!
तुमाला म्हटलं नाही का, त्या आंबोळी चा नाष्टा.
हा हा!
ते नाष्टा केल्यावर आम्ही जवळ जाऊनं. दहा वाजता काहीतर आम्ही आलमठीत पोहोचलेलो. ते सगळं फिरून बघूस पर्यंत आम्हाला तीन वाजले.
हा!
आण तिथंच नाष्टा केला म्हणजे दुपारचं जेवण अन ते नाष्टा च केलेला आमी तिथं पण
हं हा!
जेवण म्हणूनच आणि आपलं किरकोळ जेवण असतेच की आपल्या संग के खायला. ते सगळं खाऊन ते पोट भरलेलंच, हा भडंग तन लाडूतन होते.
हा!
ते त्याच्यावरं आमी तर असा नाष्टा केला.
हा!
इडल्या, हा इडली सांबर खाल्ल तीथं. त्या भागात सगळं ऊ हेच आहे, सांबर, उत्त्तपा इडल्या, आंबोळ्या हेच.
कर्नाटकात तिकडच्या भागाला पण आणि चार वाजता तिथन निघून आम्ही चार वाजता विजापूरमध्ये पोहचलो.
हा!
विजापूरचं पण टायमिंग होत आलेलं अंधार पडल्यावर तीथे एंट्री नसत्या आणि का तरी त आतमध्ये लाईटची सोय नाहीं सगळं अंधारच आहे. लई गडबडीत आम्ही बघायला गेलो, तिकीट आहे तिथं. पण विजापूरच, आतलं गोलघुमट बघायला.
हाय का!
त्याच तीस रुपये तिकिट हाय. पटा पटा पट पटा उतरून तिकटं काढून आत गेलो बघायला आंधार झाल्यावर सोडत नाहीत, पाचला काय तर ते बंद होत्यां. ते तर काय वेगळंच, एका दरवाजातन आत गेल्यावर दुसऱ्याच दरवाजातन बहेर लयी पायऱ्या हेत. सात सातव्या मजल्यावर आहे ते म्हणजे सात मंजिल आहेत.
हा हा!
सातव्या मजल्यावर वर ते गोलघुमट, पूर्ण अंधारात आहे आण तिथ आवाज घुमतोय. तिथं माणसन पोर सगळी वरड वरडत्यातचा नुसती होय होय पाळण्यात बस ''--'' तर कस आपण वरडतोय नाय. मोठ्या पाळण्यात तस आणि आवाज तिथं घुमतोय लय. छान हाय बघायला.
हा,
आणि एकदम छोटी स दिवळ्या दिवळ्या असता नाय आपल्या. जुन्या जुन्या घरांतनी एकदम एक माणूसच जाईल असं.
हा हा,
तेवढाच तेवढाच जिना एकदम छोटा छोटा जिना. दगडी बांधकाम पूर्ण आहे त्या विजापूरच गोलघुमटचं.
हम्म हम्म,
भारी हाय बघायला आतमध्ये. ते काय एवढं सात मजले चढून वर जाऊन तेवढं बघितलो अन गोल फिरून आणि गेलोय ही ''--'' एका दरवाजातन आणि दुसऱ्यांच दरजातन बाहेर आलो.
हा हा हा हा हा हा,
तर लांबच्या दुसऱ्या दरवाज्यातन बाहेर आलोय असं हाय. ते चार चार रस्ते आहेत त्याला. आणि ते वरती गोलघुमट म्हणजे हा चारी कोपऱ्यात चार रस्ते हायत. ते आपल्याला बाहेर आल्यावर समजते आपण कुठनं बाहेर आलोय ते.
बाहेर आलेय ते हा,
पायऱ्या चढताना उतरताना पूर्ण अंदारच हाय आपलं टॉर्च लावूनच वर. जाय लागते एवढं दिवस भर दिवसा जरी गेलो तरी पण ते अंधारच दिसतोय आतमध्ये.
अ उ उजेड याला वाट नसेल ओ तिथं.
वाट दिवळ्या दिवळ्या आहेत की खिडक्यात आहेत सगळ्या.
हा,
पण पूर्ण आत मध्ये पर्यंत येत नाही.
हा आजपर्यंत येत नाही हा,
एरिया मोठा असल्यावर ते दरवाजा जवळच पडणार ना उजेड.
हो ते आहेस खरं.
आपल्या पुरताच हा तसं आत मध्ये लाईट नाही नाय.
हा,
लाईट नाही संध्याकाळचे बंदच करतात ते आणि त्याच्या आत एक. गोलगमट मदन बाहेर आल्यावर हे आहे.
हा,
अ सेख संग्रहालय आहे त. जुने जुने ते औरंगजेबचे ते साहित्य.
हम्म,
अ संग्रहालय म्हणजे असं जपून ठेवलेलं तेच की, तलवार. त्याचे कपडे त्याचे ते काय ते लोकल हा जुन्या वस्तू त्याचे जिरेटोप. तलवारी युद्धात वापरलेल्या हा अशा गोष्टींचा. संग्रह आहे. संग्रहालय ते पण चांगलं आहे व्यवस्थित छान मेंटेन करून ठेवलेलं आहे. त्यावसाठी कोणती. ते तिकिट बहुतेक त्या बागेचं त्याची सगळं मेंटेनन्स साठीच घेत असणार ना ते लोक. सरकारी पण असणार सोडा मदत.
असंशल खरां हम्मं. महाराजांच्या खरं त्यां वस्तूं वघांयला पणं हे महत्त्व पाहिजे.
हां तेचं खे मंग ते एक तासंभर आंत लो बघूंन आलों.
हां.
संग्रहालय बघांयला मंग तिथं थांबलं थोडां वेळं आणि मंग तिथं नां. तेवढंच आहे बघांयला दुसरं कायं नाहीं तिथं एकचं संग्रहालय आहे आणि गोलगोम.
हम्मं हम्मं हम्मं.
ते बघांयलाच वेळं जातो रे. ती लोकं आधीचीच केल्यांत मोठ्यांच्या मोठ्यां बागंच केल्यांत आणि इमारतं मोठी ते बांग ओलांडून. त्यां मेन इमारतीत जाऊंजपर्यंतच वेळं जातलेली.
वेळं जाते हां तेचं बघांयला खरं हे असेल खरं.
भागाचं मोठ्या मोठ्यांच्या मोठ्यां तिथनं गेटं गेटपसनं ती इमारतं आंतपर्यंत राहिली तिथनं चालतं असतं. पणं एक एक अर्धा तासंं लागतोय असं असलंय तिकडं सगळं.
हो.
तिथं वेळं जातोय तिथं नं निघलो. आणि मंग चिंचणीत आलो आम्हीं चिंचणीत यांतला रात्रीचे आंठ साडेआठ वाजले.
हां हां हं हां हां. हं.
डोंगरांला गेल्यांवरचं तिकडे जाणं झालं म्हणजे आदींमध्ये आमचं त्यां भागांत जाणं होतं नाहीं.
होयं डोंगरांला जातां सौंदत्तीला.
हां डोंगरांला जाते आम्हीं दरवर्षी.
हां हां.
पाहुणे आमच्यां लंदेच्या घरांतले पणं सगळ्यांची अशी पाहुणे पाहुण्यांचीच गांडी. रल्यां बाहेरचं कोणचं नाहीं सगळं एकत्रं गेल्यांवरण मजां यायचं नां तेवढे दोन चार दिवसं. हं.
हां हां. हं पावसाचं वातांवरण झालंय तुमचं तिकडं.
नाहीं ऊंनच पडले.
अं- आंत्ता आबाळं आल्यां गधीन झालंय नां वारं सुटलं.
हां नाहीं इकडं कडे होऊंनच की, वातांवरण फक्तं होते कां?
आं- नाहीं मी नाहीं जाईत. सासूबाईरे जात्यांत सासरे जात्यांत
हां हां हां. म्हणजे कोणतरी गेलं तरं चालतेच घरांत न सोडां. त्यां आंता कायं झालंय आमच्या सासूबाईना होईना झालंयनी फिरणं. गुंडग तेन दु त्यां-त्यांचे त्यांच्यासाठी मंग मी जायंला चालूं केले आतां दोन तीन वर्ष झालं हां, आंता हे तिसरं वर्ष झालंय त्यांना होतं नाहीं तरं आंधी त्याचं जातं होत्यां एवढी वर्ष सगळं
होयं आमच्या त्यां सासूंबाई जातांत सासरे जातांत. आम्हीं दुघी नं पणं नाहीं अजूंन कधीं गेलेली सोडां
हां. आणि एरवी कधीं कायं आम्हीं गेलो नव्हतो. ह्यांचं वर्षी फक्तं ते जास्तं एक दिवसं फिरांयला काढलेला एक्स्ट्रांचा. बदामी, तिकडचे सगळे स्पॉट कर्नाटकातले. तिकडच्या भाकऱ्या लय भारी असत्यात, एकदम एकदम पतळ मशीन सारख्या भाकऱ्या, पण त्या बायका हातावर करतात.
हो, हा. हा. एक लाख दीड लाख--हा हा.
भाकरीेन काय शेवटी पोट भरतयच.
होय, मग तुम्ही जाऊन पोळ्या करतासा काय तिथं कराय देतासा? ह.
दोन वर्ष करायला दिेलेलो. नाही दोन वर्ष आम्ही केलेलो, ह्या वर्षी तेवढं करायला दिलेत. ते खोली भाड्याने घे ली- असत्यात ती लोक करत्यात की. पोळ्या नाहीत करत, कडबू करत्यात.
कडबू करत्यात हा.
हा कडबू आमटी भात आणि पापड.
हा हा, आणि तो परशरामगड, हम्म
हा ते असतय की, डोंगरावर न झाल्यावर पहिला एक वस्ती राहायचं, संध्याकाळी नैवद तेन दाख कून- देवालातेन जाऊन यायचं, आणि वस्थि राहीलेलं दुसऱ्या दिवशी सकाळी उठून परशुराम गडावर जायचं. तिथंच नारळ लय माकडंयत हातातलं काय राखत नाहीत, आणि त्यांना खायला तिथं हाय की पाव. हा. त-ते माणसाळलेलीत आयत, काय करत नाहीत माणसांना, तिकडं त्यांना खायलाच काय नाही ओ, अशी सगळी दगडच आहेत नाई, त्यामुळ मग खायला तीथं बिस्किट, पापड, आपल सांडग पापड असतय नी त्याचं पॅकेट कुरकुरेच, ते सगळं असतय विकायला प ती माणसं, ती माकडं खात नाहीत, खाऊन खाऊन वैतागलेली असत्यात. आपली चपाती नेलेली असत्या नाही, उरलेली असत्या एखाद्या वेळेस डब्यात, किंवा कडबु ते दिेलं की नाही ते लगेच
हम्म, हा.
आणि बिस्किट तेन खात नाहीत.
तेच तेच तेच न खाऊन हे झालंय, कंटाळा आलाय.
हा आता आम्हाला ते जसं जाणवलं, बिस्किट मुलग्यान बिस्क दिला, तर बिस्किटाकड गेलं घेतलं पण नाही बघितलं पण नाही तो- वळून गेलं. आणि मी डब्यातन कडबू तेन काढल्यावर लगेच खाल्लं. त्याच पिल्लू पण होतं. लई मज्जा.
ते, त्यांना आप्रुबाई वाटत असल
हा. चपाती तन हे सगळं घेत्यात खात्यात, मग खाली उतरून पायऱ्या चढायचं लय अवघड हाय, उतरताना उतरलं जात्यात, पण चढताना चढल्या जात नाहीत. चांगल्या चांगल्या माणसाला धाप लागतय.
सेंभलव हां.
असं हुब्या पायऱ्या हायत, आणि उंच उंच पायऱ्या हैत, आपल्याकडच्या दोन पायऱ्या आपण करतो नाय तशी तिकडची एकच पायरी हाय.
हम्म.
आणि हुब्यात त्याज्यामुळं चढायला जरा आवघड जातय.
होय म्हणं ते पायऱ्या जास्ती हायत म्हणून चढायला अवघड जातय म्हणत्यात ओ.
हा, उतरताना काय वाट
खरं चढताना हे वाटतय.
हां आम्हीच दोन वेळा बसू एका एकदा निघल्यावर दोन वेळा जागी बसून मग परत गाडीत आणि बसलेलो.
हां हां. आणि तस नाही होय पाय दुखत्यात हो पुढ पुढ माझं तुम्हांला कनई चार कॉल झाल्यात,
हां.
एक कॉल नंतर करतो की मी आता,
ठीक हाय, ठीक हाय, चालत
संन हां, संध्याकाळी कॉल करतो तुम्हांला आणि कर तर बगतो माझ्या दुसऱ्या अकाउंट वरनं पण लागतोय काय,
चालते, चालते. चालतंय बघून मग सांगा की, माझं पण मला पण आणि एक करायचे है, आणि काय अकाउंट वरचे ते ओ चालू होते का बघते की,
हां बघा की चालू होतय का हां. हां. ठेवा.